नमस्ते ताई
नमस्कार, बोला ताई
काय म्हणता ताई, कसं काय सुरू आहे तुमचं?
काही नाही आज तर आमच्या इकडे पाऊस खूप पडला त्याच्यामुळे हवामानाचा अंदाज घेत आहे तुम्ही सांगा.
अरे वा! छान आहे तुमच्याकडे पाऊस पडला तर. आमच्याकडे आता ढगाळ वातावरण आहे थोडसा मोसम आहे थोडसा हवामान हा आपल्या दैनंदिन जीवना त्या अविभज्य भाग आहे आपण घराबाहेर पडणं पासून ते शेती प्रवास, व्यवसाय आणि आरोग्यापर्यंत प्रत्येक गोष्टीवर हवामानाचा परिणाम होतो.
हो ना अगदी बरोबर आहे ताई मी पण तेच म्हणत होती. अनेकदा आपण स सकाळी उठल्याबरोबर प्रथ सर्वप्रथम मोबाईल मध्ये हवामानाचा अंदाज बघ आमच्या घरी तर सवय आहे की आज पाऊस पडणार का आ ऊन किती असेल, वारा किती असेल या सगळ्या गोष्टी आपल्या दिवसाचं नियोजनच ठरवतात नाही का?
हो ताई बरोबर आहे हवामानाचा अंदाज घेणं खूप आवश्यक असते घराबाहेर पडण्या आदी. पण हवामानाची माहिती केवळ सो सोपी साप सोपी नसते तर ती सुरक्षितेसाठी महत्वाची असते.
हा बरोबर आहे. हवामानाची माहिती घेणं हे सोयीसाठी नसतेच म्हणा. म्हणून आपण उदाहरणार्थ जसं की मुसळधार पाऊस, वादळी वारे किंवा उष्णतेची लाट यांचा इशारा वेळेवर पण . तर आपण थोडंसं स्वतःची काळजी करू शकतो की
हो ताई बरोबर आहे, ऋतू आणि हवामान दोन्ही दोन्ही आपल्यासाठी आवश्यक आहे आणि
घेऊ शकतो आणि सांगू शकतो नाही का. हा उन्हाळा पावसातीन प्रमुख